हॅलो
हा काय हा हॅलो काय चालय
काय नाही बघा बसली
होय
हो तूमचं कसं काय चाललंय
माझं काही नाही ओ आत्ता निवांत
हा
मी पण काय बसले चालल मी पण निवांतच आहे म्हंटलं जरा असं अह तुला म्हणजे सांगाव जरा दैनंदिन जीवन तुझं कसं आहे काय विचरावं कस आहे तुझं दैनंदिन जीवन
काय सकाळी उठायचं लवकर एक पाच सहाच्या दरम्यान आणि मग जस हा सकाळी आंघोळ वगैरे झालं की मग चहा नाष्टा सगळ्यांना करून द्यायचा मग माझी लहान मुलगी आहे तिला म्हणजे तिचा आवरायचा अंघोळ वगैरे तिला नाष्टा वगैरेचा म्हणजे भरवायचा त्यानंतर मग आणि परत जेवणाची तयारी करायची दुपारची मग त्यांचं जेवण वैगरे जेवण वगैरे झालं की दुपारी थोड्या वेळ विश्रांती घ्यायची नसेल तर मग काय तर संध्याकाळ जेवणाची तयारी करत बसायची मुलगी काय शाळेला जाते त्यामुळे दुपारी जरा थोड्या वेळ आली कि मग ती पण झोपते विश्रांती घेते मग त्यानंतर संध्याकाळी सकाळी तिला काहीतरी नाष्टा वगैरे करून द्यायचा मग परत संध्याकाळी चहा वगैरे घ्यायचा आणि मग संध्याकाळच्या आणि परत जेवणाची तयारी सगळ्यांची करायची. मग जेवण वगैरे झालं मग आम्ही संध्याकाळ टायमिंगला जरा रात्रीच म्हणजे बसतो ना सगळीजण गप्पा वगैरे मारत संध्याकाळच्या टायमिंगला. हम मग ती झाली कि मग. झोपायच एवढ असं काय खास. वगैरे काय नाही. आपण जे रोज म्हणजे. रुटीन एकदम साध सोपाय आमच.
हो. हो. हो. ते तर झालं. माझ. काय. माझ पण तेच आहे. सकाळी म्हणजे तुझ्यापेक्षा थोडस वेगळं आहे पण. आहे. मी कसं सकाळी म्हणजे लवकर उठते. थोडस मग व्यायाम वगैरे करते. आणि थोडस म्हणजे अ. अ त्यानंतर दात वगैरे घासते आणि अ. ह आंघोळ व म्हणजे जरास फिरायला वगैरे जाते. व्यायाम वगैरे करते. आणि त्यानंतर मग अ. आल्यावर आपला अंघोळ वगैरे जे काय आहे ते. व सगळं हे आवर. आवरून घेते त्यानंतर माझ कामाच वेळ होते ना मग. म्हणजे जेवण वगैरे बनवते. जेवण बघ बनवल्यानंतर मग मी. कामावर जाते. कामावरून मी पा सहा वाजता येते सहा नंतर मग. जरास फ्रेश होते. फ्रेश झाल्यावर थोडस जरा वेळ बसते. कारण कंटाळा येतो ना. दिवसभराच्या कामाचा त्याच्यामुळ. अस ते आणि नंतर चहा वगैरे घेऊन पण थोडस स्वयंपाकाला सुरुवात करते. स्वयंपाक वगैरे झाल्यानंतर कस मला सकाळी लवकर उठावं लागतं ना. त्याच्यामुळ मग मी म्हणजे जास्त. जास्त वेळ झोपत नाही. म्हणजे जास्त वेळ जागत नाही झोपते लवकर. कारण काय असते आपलं. म्हणजे हेच तर नित्यक्रम असतो ना आपला. म्हणजे हा कस हे नेहमीच. झाल मग त्याच्यामुळ सकाळी उठणे किंवा व्यायाम करने. हे सगळ आपल्याला म्हणजे पाहिजे. तो फार सा वेळ आपण व्यायामाला. देत नाही.
हो.
कारण आपलं काम असतात किंवा कोण नोकरीला असत हे असते कोण शाळेत जा जाणार असते.
हा. हा.
त्याच्यामुळं. होय. योगासन म्हणजे जेवढी मला जेवढं झेपत किंवा जेवढी येत तेवढीच मी योगास योगासन करते. जास्त काही करत नाही. थोडस चालणं वगैरे ठेवते. सकाळी चालायला वग वगैरे जाते आणि नंतर दिवसभर म्हणजे सकाळी. टाईम जेवते. पण भरपूर पाणी पिते आणि नंतर सकाळी संध्याकाळी. टाईम म्हणजे मी दोनच टाईम जेवते. म्हणजे हा माझा नियमित नित्यक्रम आहे. आणि थोडफार आणि काय सुट्टी दिवशी काय जरा असं. छंद काय असेल मला चित्राचा किंवा वाचन करणे किंवा कुठ फिरायला वगैरे जाणे असं करते.
हा हा
म्हणजे आता कसं आहे दगाधगीच्या का जेवणात हे सगळं महत्वाचंच आहे
होय हो योगासन करणं पण खूप महत्त्वाचं आहे.
कारण आपण कस दिवसभर कामात वगैरे आपण गुंंतून असतो. आणि आपण जास्त करून आपल्या शरीराकड म्हणजे काळजी घेत नाही शरीराची. त्याच्यामुळ आपण रोज थोडा का होईना म्हणजे थोडासा का होईना वेळ काढून ते योगासन वगैरे केले पाहिजे. त्याच्यामुळे कसं हाड वगैरे मजबूत होतात. बळकट होत आणि आपल्याला जरास अस उत्साही पण वाटत व्यायाम वगैरे केल्यावर दिवसभर फ्रेश वाटत फ्रेश राह त आपण त्यामुळ हे होय निरोगी राहते त्यामुळे हे सगळं करणं म्हणजे केलंच पाहिजे असं म्हणायला काय हरकत
होय होय
आणि कसं असतय आता डिजिटल युग आहे त्यामुळं सगळ्या असं मोबाईल ह्याच्यामध्ये सगळे बिझी असतात काही काही ना तो सगळं म्हणजे एक प्रकारे व्यसन लागल्यागतच आहे ते पण त्याच्यामुळ डोळे वगैरे खराब होतात कारण त्याच्यातून जी ते येणारी लाईट असते. त्याच्या म साठी ते त्याच्या मुळ ते डोळे वगैरे खराब होतात
बरोबर आहे.
नाही का त्यामुळे ते कमी प्रमाणात त वापरलं पाहिजे आणि झोप चांगली घेतली पाहिजे आपल्या म्हणजे शरीराला किंवा आरोग्याला एक सात ते आठ तास झोपेची गरज आहे. त्याच्यामुळं आपण सात ते आठ तास कंपलसरी झोप घेतली पाहिजे पण आपल्या ह्याच्या मध्ये म्हणजे कामाच काम म्हणा किंवा कामाच. काम म्हणा किंवा आपली घरची काम ते त्याच्यामुळे आपल्याला त्यावेळेत झोप न ये ते होत नाही त्यामुळे त्याच्यामूळ पण शरीरावर आपल्या म्हणजे परिणाम होतात हम्म. नंतर अ आता कसं आपण जेवणात कसं भाजी किंवा सॅलेड किंवा अ असं पौष्टिक पदार्थ ठेवतो किंवा कड आले मोड आलेले कडधान्य हे ते. सगळं पण आता तस ह्याचे हे म्हणजे आत्ताच्या ह्याच्यामध्ये नाही ना फास्ट फूड जास्त प्रमाणात लोक खातायत
होय
अ पिझ्झा म्हणा बर्गर म्हणा पण हे आरोग्यासाठी घातक. त्यामुळे हे कमी म्हणजे याच प्रमाण कमी केलं पाहिजे आणि जे आपल्या शरीराला आरोग्य म्हणजे पौष्टिक आहे किंवा जे त्यात शरीराला आपल्या फायदा देतात ते आपण खाल्लं पाहिजे किंवा त्याच सेवन केलं पाहिजे तरच आपलं आरोग्य आणि म्हणजे. जे आपण हे ते हे आणि दैनं न जीवनात हा आहार तर मोडतोयच म्हणजे आता आहार कसा असतो आपला चपाती, भाजी, पोळी, भात वरण किंवा हा म्हणजे आहार.
होय
हे सगळं दैनंदिन जीवनात मोडते तुला काय वाटतं आणि यावर
हो नाही आपण पण असा सकस आहार घ्यायला पाहिजे म्हणजे. कसं पौष्टिक आहार घ्याय पाहिजे क सकाळच्या नाश्तेला नाष्टत्याला असं मोड आलेली कड धान्य. किंवा त्या मोड आलेल्या कडधान्याच जे आपण हे बनवतो आता जस बेसनच आप चिला बनवते तसच ते मुगाचा चिला किंवा
हम्म किंवा कडधान्य सुद्धा आपण कडधान्य सुद्धा आपण म्हणजे नुसत वाफेवर शिजवून त्याच्यामध्ये थोडस मिरची कोथंबिर हे ते घालून पण आपण खाऊ शकतो
होय, होय बरोबर आहे की
आणि तू म्हणलिस तस हो चिला वगैरे तू म्हणलीस तरी हो भरपूर पाणी पेले पाहिजे कारण आपल्या डिहायड्रेड होते ना.
होय होय डिहायड्रेड होते सारख शरीर
हं त्याच्यामुळ भरपूर पाणी पण महत्वाच आहे. आणि य की येतो पौष्टिक आहार अत्यंत महत्त्वाच आहे. कारण त्या आहारावरच आपलं जीवन असतय. त्यामुळे आपल्या हा कारण आहारातून आपल्याला वेगवेगळे जेव अ आहारातून आपल्याला वेगवेगळं अ जीवनसत्व किंवा प्रथिने कायबोहा कार्बोहायड्रेट वगैरे मिळत असतात. आणि ती आपल्या शरीरासाठी चांगले असतात. त्याच्यामुळे आपलं शरीर बळकट मजबूत होत, त्यामुळे आपण काम वगैरे करू शकतो. त्यामुळ सकस आहार आणि फळे म्हणा पाणी हे सगळं पौष्टिक जे असेल. ते आपल्या आहारात असणं गरजेचंच आहे. हो आणि दैनंदिन जीवनात व्यायाम पण महत्त्वाच आहे.
होय होय.
चालतंय तू ऐकून घेतलस त्याबद्दल धन्यवाद
चालतय